हम्म मगास पासून काय व्हायल तर काय माहित्, माझं लागना झालत एक कॉल वेस्ट गेलं माझं झिरो सेक
माझं पण एक वे आ एक तुझं टायमिंग पडलं सातशे तीन अ मीन् अ सेकंद, ते टायमिंग पडत नाही काय?
ते टायमिंग पडत नाही काय? सातशे तीन सेकंद पडलीत. सातशे तीन.
ते मग कॉलच सातशे तीन पडलाय तुझा सेकेंद.
हा आणि आता आता झि झाले
झीरो सेकंड पडला आता बोलालो इथे.
हम्म हो झालं की तरी एवढं कॉल कधी केलीस ग.
तेवीस तेवीस म्हटले म्हणजे सगळ्यात चांगले नाही आहेत. नऊ कॉल क म्हणजे दहा मिनिटाचे आहेत बाकी सगळे झिरो सेकंड कारण मला असं कनेक्ट न होता कट झालेले वहिनीच्या फोनवरच आज बरं घरातच अस
हा म्हणजे असं कार्यामधले आहेत त्यांनाच लावालेस ना
नाही ग ते काय डायरेक्ट ऍप डाऊनलोड केलं मी.
ह
आणि ऍप डाऊनलोड केल्यावर ते डायरेक्ट अ हे केलं त्यात प्रोफाईल टास्क येत असतील कोण पण ऍप डाऊनलोड करू देत. मग प्रोफाईल टास्क केलं तर आपल्या नंबर रजिस्टर होतय नाव रजिस्टर होतय. बाकी काही पण नंबर रजिस्टर झाला की कार्य चालू झाल ना ते. मग त्यावर व्हय
आता मी तुला केलोय फोन आता त्याच्यावर परत होत नाही काय.
होतय मी कि त्यावरच तेवीस केलेत नव्ह काय
रिट म्हणजे लगे पाच पाच मिनिटांन होत नाही वाटत थोड्या वेळान होत वाटत.
होतय की लगेच.
आता मग तुला करताना झालं नाही ते झिरो सेकंद दाखवलं.
ते झिरो सेकंड काय दाखवलं माहिते नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपले कॉल कनेक्ट नाही झाले म्हणून.
हम्म हम्म हम्म
काय बघुया की दहा मिनिटं काय बोलायच. सांग की आता.
बोला ना नॉर्मल बोलायला गेलं तर तीस मिनिट कधी संपतात बघ कळत नाही.
कळत नाही व्हय आणि असं बोलायचं म्हंटलं की काय बोलायचं समजत नाही दहा मिनटं.
ह ह
म
अगं मी पण त्या दिवशी डि के टी ला यावं म्हणालतो खरं घरात कोण नव्हतं.
हा तेच की म मम्मीला लोड होतयं म्हणून, राहिलीस.
हुं मला इन्फॉर्मेशन पाहिजेच होती. तुला तू सांगायच्या आधीच मी तु सा मीच तुला सांगितलेल
होय.
मग तू तुझ कॅप मधन झाला नाही, तर फीस भरून लावणार तिथेच.
हो तेच काय? भरत्यात आता हेणी
भरायला लावायचं कि शिल्पा खरं काय मला पण वाटतं प्लेसमेंट असेल नसेल संजय सरांना विचारलो काय?
हम्म!
आणि संजय सर बोललेय की म्हणजे, मी विचारलो जे जे मगदूम चांगलंय आहे काय? अ हे चांगल हाय म्हणलं.
तर सर म्हणलं दोन्हीला पण प्लेसमेंट नाही, आहेत. आता प्लेसमेंट कुठला नाही आता सरांना चांगली माहिती माहित असत्या.
आणि त्यावेळेस पण आपल्याला सर बोललेलं की डी के टी च अजून सुरू नाही झालं. म्हणजे, आता सुरु झालं तर त्याचं अजून काय गाॅरेटी नाही. आपण ऑडिशन घेतलो, ना तर आपलं सेकेडं बाॅच असेल. अजून प्लेसमेंट द्यायलयात काय नाही कुणालाचं माहिती नाही. त्या सरांना पण माहिती नसलं. होय, कारण आपण सेकेड बाॅच असू मग लास्ट इयर असतंय ना ते सेकंडयरच्या स्टुडंटला आता जे शिकले ना ते फर्स्ट बॅच सेकेड इयर केली. या त्यांना प्समेंट दिलं खरं नाही तर आणि ते टेक्स्टाईलच असल्यामुळे आयटीच जास्त काय अस भारी इफेक्टिव्ह नाही आहे ते.
होय! फक्त टेक्स्टाइल साठीचयं ते कॉलेज इन्स्टिट्यूट.
ते मशीन गं ते मोठे मोठे मशिन आहेत ने
हा.
अजून एस आय टी इंजिनिअरिंग साठी चांगलं आहे. खरं तिथं एमसीए नाहीयं.
होय.
आणि ते खाजगी ये. गवर्मंट येतावं
म्हणजे, आत्ता गेल्या वर्षी चालू झालंय? एमसीए कॉलेज
या म्हणजे आपलं थर्ड इयर ला असताना. ते चालू झालयं. म्हणजे आपले सिनियर आहेत ना त्यांची फर्स्ट बाॅच ब त्या कॉलेजला मला स्वाती म्हणली त्यांना प काय अजून माहित नाही आपण सेकंड बाॅच असू तिथं त्या कॉलेज ला
हम्म ती पण येणार आहे काय स्वाती देशनूरे
होय तिला कुठे बाहेर पाठवत नाही म
हमम
ती श्रद्धा मांडलेकर आहे माहित आहे
हा
शारदा शारदा-
हा शारदा आलेली किती
आलेली ति डमिशन करून आली डीकेटीला नवा जे जे मगदुमला तिला मार्क्स काय तर कमी होत म्हण
हा
आणि मार्क्स कमी असल्यामुळे ती काही कॅपण करायचं नको आधीच इन्स्टिट्यूट लेव्हलला जा घेऊन ठेवा म्हग जे जे मग दमलाच घेतो म्हणली म्हणा मग त्यांचा पप्पा जाऊन करून आले म्हणून जेजे मगदूम ला
फीज किती
ति ज कास्ट मध्ये असल्यामु कमी पसलेय म्हण काहीत दहा बारा काहीतरी हजार बसले म
कुठल्या कास्टमध्ये असतील ना ते
काय कुठल्या तरी कास्टमध्येे आहेय वाटतं मग त्या काश म्हणजे त्यामुळेळ तिला कमी पडले होणा स्वाती आहे ना त्यांच्या पप्पांचे मित्र आणि तिचे पप्पा असे एकदम क्लोज फ्रेंड आहेत म्ह ते आलती म्हण मग ती कॅप म्हण होणार नाही असं समजून आधीच ती ऍडमिशन घेतली म्हण
पर्सेंटल कमी आहेत काय तिलाबी
तिला पण काहीतरी मार्क्स कमी आहेल ना
बध
तिला मग त कॅब म्हण कशाला करायचं म्हणून तेी डायरेक्ट हे घेणार
ओपन म्हण केल्या
पण नाही कॉलेज कोटा भरल्या
आ युवर्िट त आली ते साक्षी आत साक्षी सुतार सानिका सुतारते बी ती न अजून हम्म बघ हम्म बघ त्या दोघी आ सो तिथे पन्ना लक्षल तिथं एशिन मु
इन्फॉर्मेशन घत पण ती बोलली बस वाटते्पा त मागणी कराय ना त्यांचं पप्पा बोलले म्हणून आमच्या मुलीने माग घ
त्यावर हम
आता मी पिंकीला
श शा का काय काय आवाज अडकलाय तुझा. त्यांना विचारून कागद काय काय लागत्यात. वाल आवाज अडकालाय म्हणलं हा आला. च बसाय
केम ते आहे पिंकी आपल्या क्लास मधली त्यांची दी गौरी दिदी आपल्या गावातली ती आपली
गंगा गौरी हा हा ती गौरी काय.
हा ती गं
कळलं कळलं कळलं हा
म ती गौरी दिदी जे जे मगदुमला जात
हां
ह तेच तिला तिचं मसे काय ते नंबर पिंकीचा नंबर घेतलोय. ला विचारायलावतोय काय काय कॉलेज मध्ये प्लेसमेंट नाही शिकवत त्यात कसं कट ऑफ चराय लावलंय
तथे मग लानतात त्याला
गलाप
हम चालते तिला विच हा तिला विचारून घे
विचारून सांग दोन्ही कॉलेज हे ते पण जरा जवळच होते.
हम्म होय होय.
फक्त काय बस याला दोन पकडाया लागत जस
व्हय
बघायचं आता
हो हो ती होती की कुरुंदवड बस मी इथ स्टॉपला थांबायचो ना ती कुरुंगवाड बसन जात होती. त्याला खाऊ किती वेळा बघितलं तिला
पण ते जे जे लावायचं ना बघायचा आता काय सांगता चांगलं असेल तर तिथ पण घ्यायला काही हरकत नाहीे फीज कारण तिथ कमी आहेे जे जे पेक्षा
बघूया की तिथं
म्हणजे आपल्या तुला कास्ट म्हणून आणि कमी बसेल ना तिथं जास्त फी असली कास्ट लागलं तरी थोडं थोड तरी जास्त लागणारच
होय.
आपल्याला का येत असेल तर दीड दोन लाख भरलेलं पण आणि वीस हजार भरलेलं पण आणि आम्हाला दोन वर्ष काढायची
हम्म हा
त्या पिंकीचा नंबर असलच की
पिंकीच आहे की
नंबर घेते मी
पिंकीला मॅसेज करून हम्म
मेसेज
हा
दुचार ते म्हणल्या आमच्या घरी नीट सांगितलं नाही नाही तर मग तिचाच नंबर दे बाई म्हणतो पण हो ती दिदी मला अ प्रिवेस इयरचे क्वेश्चन पेपर आणून
तीच आहे कीती
असलच आहे बघ आणि ती असे मला विचारायची दोन कॉलेज पण येतेय का
हम हम घरला चिरलेलं कटऑफ म्हदणं भेट ठिक आहे मग काय म्हणतात
का म्ह मग भेटलं नसल तर मग बघायचं दोन्ही पैकी कोणत तर एक
हम् बघू आहे घे फोन पंचवीस तारखेच्या पुढं हा हा
ह जाऊन येऊया आपण दोघं मम्मीला सांगून आमची मम्मी म्हणालती तुम्ही सोमवारच्या तिकडनं जावा म्हणसा
हम् पंचवीस पंचवीस सव्वीस ला जाऊ ह ब बर बर चालते हा ठेव
टंण